दहावीला. तुमचे किती पास झाले का? फेल झाले सगळे.
माझं झालंय ग्रॅज्युएशन कम्प्लीट.
रेशन संपली का?
ति दिवस झाले? दोन तीन वर्ष झाले आता.
काय चाललंय? काही नाही आराम तुमचं?
काय नाही मग मजेत चाललंय.
घासफुस जेवण पाणी
जेवण पाणी झालं. बाकी तुमचं? काही पावसा पाण्याचे काही ध-धंदा पाण्यावर काही परिणाम?
नाही नाही धंदा पाणी जोरात चाललाय.
अहो तुमची इथं लई म्हातारी आहे म्हण बा. हो मला ते पटत नाही.
तुमच्या इथं खुले म्हातारे येऊन बसता रात्रीचे.
अरे काय करत्या?
असं नाही हो मला वाटलं, असं ते कसं कंपनी थोडी चांगली पाहिजेल तुम्हाला.
नाही आम्ही मस्तीत नाही खाल्ले रात्री ते. बोर होतं लई. हा ती काही सांगाल येड्यावानी.
काय बोलत होता? काय स्थळ घेऊन आलीत काय तुम्हाला, स्थळ घेऊन आले?
नाही नाही, एवढ्या लवकर नाही. आपल्या भावाच लग्न करायचं अजून पहिले. हा ना कितीला हाय? तसे कनई
रहात ती
अ काय करतोय तो सध्या? बरं.
पुण्याचा आहे पुण्याला. आता आलाय आपल्याकडं. त्याच्याकडे फोन देऊ का?
जाऊ द्या बरं. अव दोन शे . हॅलो. काय चाललंय तुमचं?
घरा काम चालू आहे हे करतो तू तुम्हाला निवांता.
नाही नाही आम्हाला फोन पकडून ते समजला कोणतं काम चालू आहे. आम्ही आम्ही तिघं शक्यच नाही तर. बरोबर आहे.
आधी ते दुसरे कडू राहिले हे बाई काय बोलू राहिले? हळूहळू
हा.
काही नाही आता तुमचं काय चाललंय?
म्हजी बघ काय संपलं? हा सध्या ते आम्ही डिप्रेशनमधी
ह तुमचं कसं चाललंय? असं थोडी आहे. आईस्क्रीमचा विषय ऐंशी रुपये भेटणार आहे.
. . थांबा त्याच्याशी बोला तो मी थोडा घेतो तुमच्या लाईन वर येतो.
हॅलो.
हॅलो आमचे बंधू तोडल्या
त्यां त्यांच थोडा वेगळाच विषय दिसतो आम्हाला.
ते आणि ते काहीही लक्षी ठेवलं तर लगेच चिडयाच्या त्या.
तुम्हाला तुम्हाला ते रस्ते कधी. ते तुम्हाला एका दिवशी रस्त्यावर आणतील अशाने.
ये नाही आमची त्यांचा दादि दे लागते मंग. आमचं आमचं आमचं, बरं चाललय आता.
अशा म्हणजे तुम्ही सोडून दिला का हो? बाकी तुमचं तेइस का बर ओ?
धंदा पाणी कमी होत होता.
अव काय
परवडत नव्हता.
बरं बाकी दयाचा काय रेट चालू आहे? दहियाचा काय रेट चालू तुमच्या इकडं?
दही आपल्या इथं शंभर रुपये किलो आहे ना.
काय बात करता एवढं महाग आहे भाजी, कसं काय?
अवलय मागताललय आपल्या गं.
चोर बाजारी चालू आहे तुमच्याकडे. हा, म्हातारी माणसा आहेत म्हणून तुम्ही त्यांना येड्यात काढती काय ओ?
नाही नाही.
तुम्ही एक तर, ते दोन पंटर ठेवले वयस्कर. आम्हाला माहित आहे लुटायचे. का चालेल गोड गोड बोलून ती आजी लुटती सगळ्यांना.
लय भारी अहो काम चाललंय आमचं.
नाही, नाही मालक सगळं समजतंय.
मग जाऊ द्या एवढं काय तेच्यात.
तुम्ही काय ते खडी साखरीचे दोन दोन दाणे वाटून गिराईक वळवू राहिले. इथे आणि आताच्या मागचा आम्हाला हेतू समजू राहिलाय आहे. पोरांना कॅप्चर करू राहिले तुम्ही.
नाही नाही अहो
तुम्ही ते दोन फंटर तर बरोबर लावले. एक पोर कॅप्चर करतंय, एक म
आई... हीं.. हीं... हं.. कालेजमध्ये काय?
अहो मुलीचा आवाज आला एवढ्यात.
कॉलेजमधी काय चाललंय? तुम्हाला सारखा मुलींचाच आवाज येतो हे.
ते आम्ही सध्या आता हाय ना एकटे पडलेलोय.
काय? झालंय का? काय?
तसं नाही आमच्याकडे लय दुष्ळ पडू राहिला.
तू आमचं मोठा बुधु दादा.
कसं
आता मोठ
अहो एक तर तुम्ही हसून घ्या राव ना
अहो आता मोठ्या पहा एकदा मग. अहो आमचं मोठे बंधू तो पहा असं
अहो त्यांच्याकडनं आम्ही प्रेरणा घेतोय, पण ते प्रेरणाच देत
तसं पूर्ण भीती नाही कोणाला?
असं थोडी आहे थोडं वाटायला हवं.
मागून घ्या लावेल त्यांच्या गुण.
अं हं रंग बदलताने दिसतंय आम्हाला थोडं थोडं त्यांचे. जी
काय करत्या?
काय सांगाता? तुम्ही ही ऐका हे खूप गरजेचं आहे.
काय काय?
मी तुम्हाला ऐक शायरी ऐकवू का? माझंच लय दुःख झाल आहो जुदाईत.
ईरशाद ईरशाद. नाही नाही तुम्ही शायरी ऐकवा आम्हाला. ईरशाद ईरशाद.
दोन मिनिट थांब बर का, थांबा ओ एक मिनिट थांबा. एक सेकंड थांब बर का.
अहो ते शायरी ऐकवू काय थांबा दोन मिनटं.
अहो, थोडं दुःखात हे मी थांबा. हाव थांबा हो तुम्ही. ते आमचं, हा हा. वा, नफरत मुश्किल नाही आहे सा खडा
अहो आवाज लय अडकू राहिला, तुम्ही तरी शब्दात सांगा.
नफरत रूप शुक्रया फर ना आज ह तालियो के लिये, आक लिखना आवो लय, दुःख झालं.
तुम्ही, तुमच्या शब्दात ऐकवा ना थोडंफार आम्हाला.
आमचं तर
मग विकत घ्या.
देआता, आमच्याकडून अभ्यास सुद्धा होईना आता!
अहो तुम्ही आले का मै सारखं झोपते,
दुःखात आम्ही म्हणून, आम्हाला झोप द्यावा. काय सांगूता आता?
पण चांगलंय, आवो. अ तुमचं वजन काय चालू आहे, वजन किती आहे तुमचं?
आमच वजन खूप आहे, आम्ही वजनदार माणसं आहे.
एवढं नसाव.
आओ, जिम लावायची आता तुमच्याकण प्रेणा द्या काहीतरी.
हा या ना, आमच्या जिममध्ये आहे प्रेरणा.
निर्णय
अहो मोटिवेशन ची बात कर, तुम्ही काय समजू राहिले?
अहो पण, तुम्हाला जिम मारायला या स का प्रेरणाला बघाय?
अहो जी मार आली आहे तुम्ही, ते कमतीच आल तुमच्या बोलल्यावरून.
नाही, या या तुम्ही तुम्ही या आम्ही तुम्हाला पळवतो चांगल्या जिम मधे.
माला वाटलं तुम्ही, जिम त्याऐवजी पेय आता असं वाटलं.
नाही ओ.
तुमच्या जीवनालाच काय घडतंय, पण एवढे दुःखी झालय तुम्ही?
काय नाही. ऊन वाढले हो! काय काय?
उष्णता वाढली अंगातली.
नाही, सध्या तरी नाही. पण बाहेर लय वाढली हो.
काय ओ?
आमची गाडी थांबू राहिली, मग काय सांगू?
निघा आता!
झालं काही नाही! असंच!
हम. लय महागची नजर तुमच्या गाडीवर माझ्या त्यामुळे दाजी गाडीवर
अहो काय सांगू राव
होणार.
हो काय सांगू, राव माझ्या मामाची पोर एक नंबर दिसते, साडी वर.
हो झालं, ठेवा ठेवा.
चालेल भेटू आपण परत नंतरून.
चालेल चालेल. एक मिनटाने लगे भेटू
हो बर.
मला नाही का? तेच.
तुम्ही सगळं माझ हे कराल, मला पुढचे टास्क सुद्धा येणार नाही.